हा!
हा काय करता?
काही नाही आता मला वाटत हक निधीकडे जावं आणि चहा वगैरे घ्यायला पाहिजे.
हो या ना मग!
या लवकर तुम्ही येईसपर्यंत माझं चहा ठेवलेला थंड होईल वाटत, हा हो तेच तर.
त्यावेळेला थंड पण होऊन जाईल.
थंड होईल ना मग लग्नाच्या लग्नाच्या आधीची लाईफ कशी होती?
मस्त होते एकदम चालू होत काय फिरणं करणं. एन्जॉय होता पूर्ण सगळ कारण मैत्रिणी मैत्रिणी कधी मैत्रीनि मधी कधी घरात बसतच नव्हतता मला रविवार सुद्धा नको वाटायचा. सुट्टीच नको वाटत होती म्हणजे आम्हाला एवढं फिरण्यावर असेय समज. आणि आम्ही कसं हा म्हणजे ट्युशन वगैरे असली ना तर रवी वारी म्हणजे कॉलेजला असेल सुट्टी होती आणि ट्युशनला पण सुट्टी असायची. तरी पण आम्ही अशी संध्याका ळच्या वगैरे एकमेकींना कॉल करून मग चल भेटूया का? जायचं का कुठ बाहेर? असं करून आम्ही एकमेकांना भेटत होतो.
भेटत होत हा तेच तर!
आता पण चालूये मैत्रिणी वैगेरे आहेत बोल त्यात वगैरे चालू त्यांच आल्यावरत त्यांना परवा पण दोघी शाळेतल्या मैत्रिणी घरी येऊन गेल्या ना, म्हणजे याला पण याला बघायच होत त्यांना म तो आता बाकीच्या पण अजून एक पंचवीस तिस जण झालेत. ते बोलतात की परत एकदा जरा शाळेच्या सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊ भेटू
हा काय गेट गेट टुगेदर कधी असतो गेट टुगेदर?
ते आपण ठरवण्यावर आहे तर सगळ्यांनाच त्याच्यामध्ये इंटरेस्ट पाहिजे ना.
फ्रेश पाहिजे हो बरोबर आहे.
बघू आता ते कधी बोल म्हणजे चालू आहे आमचं एखादा्या संडेला वगैरे जाऊ. पण इथं नाही गावी जायचंय पण मी म्हंटलं म्हणलं आता माझं बाळ लहानये. त्यामुळे लगेच लगेच नाही होणार. आता गणपतीत वगैरे जायचा विच विचार आहे ना गावाला पण त्यावेेळेला यांना यायचं नहीये.
हो.. तेच. मग तुम्ही पण हा.. हा. हो.. आणि तुम्ही पण म्हणजे एकटे नाही जाऊ शकत ना?
एकट म्हणजे कसं? आत्ता मी पहिली एकटी वगैरे जायची मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण आता तो लहान आहे. त्यामुळे थोडस म्हणजे सोबत कोणत पाहिजे जरा. थोडा मोठा झाला तर मग काय नाही? पण सध्या लहान आहे. आणि आणि कस प्रत्य प्रत्येकांनाच जमेल असं पण नाहीये? कारण आता म्हणतो आपण पण.. अस प्रत्येकाचेच प्रत्येकाना मुलं झालेयेत. प्रत्येकाची लग्न झालीये. मग त्यांना जसा वेळ मिळेल
हा.. अस ग्रुप स्टडी करायचो बघा?
आम्ही रात्री करत होतो. भरपूर रात्री जाग गुण जागून करणार. आणि बऱ्याच जणांना. अ घरी वगैरे जास्त नाही? कारण आमचं असं होतं की ट्युशन होती. ट्युशनच्या समोरच एक मंदिर होत आमच्या इथ.
हा.. हा.. हा.
अ.. म्हणजे संतोषी मातेच मंदिर होत आणि मोठ तिथं मैदान होत समोर त्याच्या. आणि झाड वगैरे पण हो भरपूर त्या मग आम्ही काय करत होतो. तिथे बसायचो आणि कॉलेजच्या समोर पण मोठ हो.. ग्राउंड होत म्हणजे अस मैदान होत. आणि भरपूर अशी मोठी मोठी झाडं होती. तर मग जे परीक्षेच्या आधी सगळेजण एक एक दीड तास म्हणजे ज्यांना ज्यांना काही समजलं नाहीये? किंवा काय मग ते एकत्र तिथं बसत होतो. आणि मग एकमेकांना विचार विचारायच की कोणाला काय? ते इतकं गडबडीत तो अभ्यास एक व्हायचा पण म्हणतात ना की तो अभ्यास केलेला ना? तेच परीक्षेला बरोबर पडायच.
बरोबर. हा.. हा.. तेच मग तुमच आवड आता म्हणजे जास्त आवडता विषय कोणता होता? असा जास्त?
माझं एमकॉम वगैरे झाल. मग माझा अकाउंट हा विषय जास्त आवडीचा होता. आणि स्कोरिंग साठी पण तो चांगला होता. हो.. तो विषय असतो ना?
मधला वगैरे स्कूल मधला वगैरे अस
स्कूलमध्ये पण अस गणित वगैरे विषय आवडायचा. मराठी पण आवडायचा आणि खेळायला जास् हो हो आणि खेळायला जास्
हो पी टीचा तास आणि आणि मॅडम नसला ना म्हणजे स्कूलमध्ये तर मग आम्ही खेलायलाच जायचो दुसरे सर यायचे ना का दंगा मस्ती करायचो मग सर पाठवायचे. खेलायला.
आमचं कसं होतं म्हणजे हा आणि मी कसं ना शाळे स्पर्धा असतात ना आपल्या बाहेर जिल्हास्तरीय राज्यातल्या वगैरे असतात ना तिथे पण जायचे मी सहभागी होत होते
बारीच मग मग हुशार अस टॉपर असाल वर्गातल्या
वर्गात टॉपर म्हणजे अभ्यासात. कधी एवढं पण अस नव्हतं बरं होतं म्हणजे सेव्हटी काय म्हणजे पंच्याहत्तरच्या पुढेच होते. टक्केवारी वर
हो.. हो.. हो.
आणि खेळामध्ये पण जास्त म्हणजे आवड होती. त्याच्यामुळे अस मग मला वाटतय नॅशनल पर्यंत झालेत. म्हणजे नॅशनल वगैरे झाले होते माझे.
हो.. हो.. हो. ते दिवस आता परत कधी येतील काय सांगू नाही शकत? मधल्या सुट्टीत वगैरे अस बेंच वर बसून डबा खायचो. वगैरे सर्व आता आठवते म्हणजे विषय काढला तर
मग का आणि त्यांच तेच चालू आहे की आपण हे करत होतो, आपण ते करत होतो, यांना अस असं चीडवत होतो आणि आम्ही काय करत होतो माहितीय, वर्गात मुली काय करायचा कि एखाद्याची चप्पल किंवा बॅग असतात ना, ते दुसऱ्या कुणाच्या तरी बॅगच्या माग लपवून यायचं. किंवा मग कोणाचा कम्पोस्ट बॉक्सस तेच वर्गामध्येच पण मागच्या आता पुढच्या बेंचवाल्यांचं मागे नेऊन ठेवायचं, लपवायचं ते.
बरोबर बरोबर हां, आणि पाचवी हो, आणि पाचवी नाही हो, आणि चौथी, पाचवीला होत ना तेव्हा इथे बेंच खाली बसायच अस, म्हणजे थं थंडी लाग नाही, पाऊस नाही थंडीच्या वेळी, थंडी लागायची, तर हा. सगळे स्कार्फ घेऊन जायचो आणि ड ब्बा खायला सगळे असे बेंच च्या खाली बसायचो.
आमच्या, आम्ही आणि आमच्या वेळेला शाळेमध्ये भात वगैरे भेटायचा माहितीय का, आधी देत होत शाळेत खिचडी, डाळ खिचडी, खिचडी भात कधीतरी आमटी भात द्यायचे.
हो.
पण मला तेवढं कधी आवडायचं नाही. पण आमच्या, माझ्या मैत्रिणी वगैरे बघायच. आणि कस सगळेजण अस, मैदानात गोल करून बसणार. आणि प्रत्येकाच तुझ्या डब्यात काय आहे. ह म्हणजे शाळेच्या समोर मैदान असायच. पण मग तिथेच डबा खायला, कारण वर्गात आम्ही कधी दहावीला बसायला लागल. पण जोपर्यंत आठवी पर्यंत वगैरे तर, आम्ही असे सगळे मिळून बाहेरच बसत होतो
हा, नाही, आम्ही मैदानात नाही, आम्ही वर्गात बसत त्याच्या असं बेंच वर, आणि डब्बा कधी नसला ना, का दुसरीचा झाकण. म्हणजे डब्याच असतो ना, हा नाही, म्हणजे दुस हा भात हो हो हो.
बऱ्याच माझ्या मैत्रणी पण अशाच करायच्या हात्या बोलायच्या कोणाची टोपण वगैरे पाहिजेत झाकण द्या, टोपण द्या, मग त्याच्यामध्ये ते भात खाणार, धुवून वगैरे आणवून देणार.
हो आणि जर म्हणजे, मैत्रिणीनी डब्बा नाही आणला तर मग ह्याच्यात पेज पेपरमध्ये घेऊन
बापरे! नाही.. नाही.. नाही.. नाही नाही नाही आम्ही नाही म्हणजे मी तर शाळेतला भात कमी खाल्ला कारण मी माझा डब्बा घेउन जायचे पण बऱ्याच अशा मैत्रणी वगैरे बघितलंय तसं करताना.
हो, मी घरून घेऊनच जायची, कारण मला खूप आवडायचं शाळेमधला हे खिचडी भात, वगैरे अजून काय डाल भात,
त्याजी हा, पण त्याची चव परत नाहीच आहे. म्हणजे कुठेच नाही परत. तशी चव परत कुठेच नाही. ते शाळेची होती ती शाळेचीच होती.
हो आधी, म्हणजे आधी ना, म्हणजे आत्ताच मी हे केलं ना, आता अस तो ना यंदा तर एवढं काही खास नाही आहे. पण आधी मस्त होती, भारी होती.
आमच्या शाळेत देतात की नाही माहिती नाही आता. अ कारण आता बऱ्याच वर्ष झाल्या शाळेत परत काय गेलंच नाहीये. जाणं पण झालं नाही काहीच नाही.
हा.
पण आधीची मजा होती. ती मजा होती ती वेगळीच होती. म्हणजे पण बरं वाटायचं ना आ आता ती परत आठवणी, आता काल परवा पर्यंत आम्ही बोलतोय, तर त्याच्यामध्ये तेच आहे. कि आम्हीला हे चिडवत होतो त्याला ते चिडवत होतो किंवा असं करत होतो.
हो आणि सरांनी अभ्यास हो. आणि सरांनी अभ्यास नाही म्हणजे अभ्यास दिला घरी आणि अभ्यास. करायचच नसत आणि सांगायचं. सर घरी.
घरी राहिलीय घरी राहिली घरी विसरलीय. पण शिक्षक लोकांना पण कळत की रोजरोोज कोण खोट बोलतय किंवा काय आणि म. हा आणि माझ्या आठवणीमध्ये हे आहे की मला ना सर लोक वगैरे ना. फळावर लिहून द्यायला लावायच आपण. क्वेश्चन आन्सर म्हणजे असं प्रश्न उत्तर आपण कसं पळ्यावरती लिहून द्यायचो ना आधी. मग ते सगळे ब बघून वही म लिहित होते.
हो हो हो बरोबर.
ळवरती सांगायच किं आपण तोंडी पुस्तक वाचायचो आणि समो लिहून घ्यायचा तेव्हा आपण ते करायला लावायचे आणि आमच एक. अ सर होते त्यांच. हस्ताक्षरचे त्यांनी तास घेत होते एक्स्ट्रा आमचा. तर मराठीचा इंग्रजीचा वगैरे घेत होते तर त्या वया वगैरे पण. म्हणजे आम्हाला रोज पाच ओळी अशा लिहून आणायलाच लागायच्या आणि त्याच्यासाठी. वेगळी व करायला लागली होती त्यामुळे. आमच्या शाळेतल्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे अक्षर मराठीचे बर आणि मग म्हणजे मा पण हता. स्पर्धेमध्ये वगैरे नंबर येतच होता आधीपासून येतो. म्हणजे ते फक्त सरांमुळेच होतं.
हा हा. हा नाही मी आता काकींकडे आले ना तर ती त्यांची बेबी नुसते. ती ओरड ठे आवाज येत असेल ना.
आवाज येतोय तिला पण बोलायचं असेल बहुतेक आता कॉलवररती.
हो ती बारकीच आत्ताच एक वर्ष झालंय तिला.
बर.
हा हो छोटीच आहे. ती नुस्ती तशीच आता मी बोलत अस. आपल्या ना फोनवरता नुसत्या चिटकायला येते म्हणजे तिला घ्यायच म्हणजे आपण घ्यायच.
लहान मुलांच तेच असत की तुम्ही काही करू नका फक्त माझ्या. डे बघा मला खेळवा आणि माझं सगळं करा.
हो आणि त्या आता तिच्या ब. फुगे आजून आहेत ना बलून्स तर ते बघून रडते ती आणि. आणि माझ्याकडे येते धावत.
चालेल फोडत बसा दोघी मिळून आता मी आता चहा करते तोपर्यंत.
चालेल.
मला क कर कॉल.
हो हो चालेल हां चला बाय हां बाय हां.